हो तू
जेवलो की
बर
काय करतोस?
काय नाही मग बसली आता थोड्या वेळा अभ्यास करायचा.
काय अभ्यास करणार आहेस?
काय आता बघाय जरा लई दिवस झालं बघितलं नाही पुस्तकही उघडून बघायच जरा अभ्यास पेपर जवळ येणार आहेत आता.
बर मग काय? काय? अभ्यास केलास आजपर्यंत काय केलास?
आजपर्यंत काय नाही बघ? नुसत पोरी बघायच्या मित्रांसंग खेळायचं फिरायचं इंस्ट रील बघायच्या मोबाईल, गेम खेळायचा की असलच
आणि
काय ह घरी गेल तो घरची बघा बघायच शेतीतली काम ही करायची घरी जाऊन यायच हा घरी आता केळी लावली केळीची बाग लावलेली. सकाळ सकाळी फवारा मारायच केळीतन.
कसे कसे प्रश्न कायचे सांग बघू पहिल्यापासून जरा
आं..
काय काय प्रोसेस आहे केळ्यांसनी
पहिल्यांदा रान नांगरायचं पहिल्यांदा
हा
पण त्यानंतर मेजरिंग करायचं पुन्हा दहा बाय तुला किती सात वर लावायच पंधरा लावायची त्या शिवाय लाग हे करायची लाइन्या आखून घ्यायच्या
हा
पुन्हा रोप मागवायची रोपं एक महिनाभर आधी ऑर्डर द्याय लागते मग ती पंचवीस रुपयाला एक रोज झाड भेट एक रोज भेटतं पंचवीस रुपयाला. आपल्याला किती लागते तेवढी ऑर्डर द्यायची महिन्यान गाडी खाली घरी आपल्या घरी का आहे ना
तू किती मागवलेस?
मी पाच हजार रोपे मागवलेली
पाच हजार मग तो उद्योजक झाला अस मोठ्ठा
हो उदयो तर केल्याशि काय नाही रे शेती करायची
त्यानंतर काय करायचं रोपं आली
त्या रोप लावायला एक रोप अडीच रुपय लावायला घेते ती माणस येते आपण लावायच नाही रोप लावायला माणसं बोलवायची ती
ती बरोबर नेट लावते ती दुरीत दिस ना रोप तुला एकाने इंच सुद्धा फरक दिसत नाही एवढ्या अक्युरेट दोरीत लावते.
ह ह
ते झाल्यानंतर पण त्याला ड्रिपिंग कराय ड्रिपर हे नवीन आणायचं ट्यूबवेल हातरायचं.
बर
पुन्हा स सकाळी पाणी सोडायचं. संध्याकाळी त्याला ड्रेसिंग करायचं. हमम
त्यानंतर
का त्यानंतर बघायचं म्हणजे रोज सकाळ नाहीतर संध्याकाळ बागेतन फिरायचं. खेळीच्या कुठल्या पाना कस काय दिसत पानं कशी येती एखादा जळत भळत मग त बघायचं ती. पहिले काय त्याच्या पांढर पांढरं पॉट दिसायला लागले मग ती त्याच्या कीटकनाशकस फवार ह मारायचा फवार नाही करायचे त्याच्याव्हा
बर
हम्म त्याबत आपल्याला अकरा महिन खूप खेळायला लागते त्या झटायला लागत त्या झाडा
बरबर
हम्म आका अकरा महिन झाला ज अकरा महिन्या नंतर ती केळी वेळेला येन चालू होती. त्यांची हा अकरा महिन्यानंतर व्यायाम चालू होती तेथन मुहर्त जा्यादा झटायला लागत.
त्यानंतर काय काय होते?
त्यानंतर जे जे वेन चालू झाली ती गडचे कमळ खाली पडतात त्याला एक पान सुद्धा केळीच पान जे थटतात ते पान कट करून काढून घ्यायचे.
बरं
हा पण अ पण बागात खाली आपण केळीची पानं खाली त्याची पिल्ली ही त्याला साईट नाही तर ती पण का पाय लागती ती
नाही का आपली तर गवते
नायक आपल्या त मग त केळीला कस केळीच्या बरोबर झाले ना उंचिले मग ते त्या घराला हे पोषक आणणे भेटत नाही ना. पाहिजेल तेवढा मग ते कापाई मग त्याला त्याला पण फवारा मारायला लागतात खाली डासच मारायचा नंतर ती त्याला पुजून त्याचा खत होण्यासाठी पण वेगळ फवार माराय लागते त्यांना पण ह
बर
हम्म आणि डासाचा फवार मारताना त्यात एका पंपा वाईज दोन अंडी टाकायची म्हणजे मान त्याचा चांगला पडतो त्या वडासांला. अंड्याचा पवास कोंबडीच्या अंडीची वास त्याचा वासामुळे ती डास जवळ येत नाही त्याच्या अंडीच्या वासामुळे नंतर ते औष औषध पण औषध वा असताना येत नाहीती जवळ
मग ते काय मांगू केलेले चांगले आहे.
हा न न आंघोळ करता ते फवरण मार.
ह ह अंड्याला आंघोळ कितीला चांगले द जाव येत नाही म्हणजे
नाही नाही म्हणजे ते बरोबर आहे पण लई पण औषध ठेवून चालत नाही ना ते.
हम ह
पावसाचं वातावरण बघून फवारा माराला लागतोय फवारा मारल्यानंतर एक तीन चार तास तर ते उरलं नाही झालं पाहिजेल पाणी
अच्छा अच्छा
पाऊस नाही पडला पाहिजे नाहीतर त्याचा मान काय पडत आयुष्यात भरपूर महाग असते
हम्म हम् मग त्यानंतर केळी किती महिन्या नाही इत
केळ अकरा महिन्या नंतर चालू वेन चालू झाली की तीन महिन्यात पैसेच यायला चालू झालं
हम हम अकरा महिने म्हणजे बारा म्हणजे दीड वर्षांनी खळत
दीड वर्षातू तयारच दीड वर्षानंतर रानच मोकळ झालं दीड वर्ष
ह हा म्हणजे अकरा महिन्या नंतर यायला चालू
हा हा तीन चार महिन्यात महाग मोर होते बरोबर लेवल येते त्याच्याला पण केळीच्या गडावर पण फवारा वेगळा मारायला लागतो त्याला ह
बर, बर,
ह त्याच्यात सुद्धा एकराला तीन ते चार म्हणजे एकरालाऽऽ साठ ते ऐंशी लिटरच्या आसपास पाणी वापराय,, चं एकराला.
हम हम,
म्हणजे पाच हजार रोपांला तेवढंऽऽ घालवायचं या हिशेबान ते फवारा मारायचा,,
हा, हा, हा
कमी पण पडलं नाही पाहिजेल, नऽऽ उरलं पण नाही पायजे, जास्त पण झालं नाही पायजे, हम्म, असं फव आणि ती जादा झालं म्हणजे तीऽऽ केळीच्या हेजावऽऽ पांढरं पांढर पॉड दिसत्यात,, म्हणजे टिपकं दिसत पवारऽऽ मग ती यापारी म्हणणारऽऽ त्याला फवारा तुम्ही केमिकल लय वापरलाय,
हम्म, हम्म,
हां, त्या मग ती, त्याला मग म्हणणार, त्याला तुम्ही पवारा मारला म्हणून दर कमी द्यायचा, म्हणऽऽ ते मग दर कमी करणार.
म म करत बेग मी.
हमम,
कमी करतात काय?
हा दर एकदम, हि,,, दर पाडाय आहे बघत पाडू मागाला बघतित रे. ह
हा हा हा म्हणजे कमी झालं, ते फ कधी नाऽऽ
आयस,, चांगला दिसला मग, फ्रेश माल दिसला मग पंचवीस तीस रुपये सजऽऽ किलो लाव दर पडतोय.
हम्म आणि काय करतय का? शेतीऽ
एक घड वीस पं तीस किलो ला तर कमी, पड श ना एक घडऽऽ तीस किलोला,,
एक घड तीस किलो.
हा, कमीऽऽ
किलोवर, किलोवर केळी घेतली तरऽऽ
हा, किलो हा किलोवर असते ती कारण की किलोवर त्यांना परवडत, डजनावर त्यांना परवडत नाही. अरे, पहिली पणी सुरुवात. तिची फणी असती, अठरा पिळाची.
अठरा केळंचे.
अठरा केळ दीड-दीड डजन, झाले. असती पहिलीच फणी, पहिल्यावर दोन तीन फण्या. अठरा-अठरा च्या असत्यात, सत्तरची तिकटच करून टा अकरापासूनली. एका घाटात नऊ ते दहा. दहा फण्यास म्हणजे, आवघड पडत आपल्याला.
ते नावं,, तुला तू हे लई.
दहा आवरेज.
हॅलो तू कीलोने विकतोयस. ते तुला किलो न परवडतय द्यायला का
हा,, काय नाही किलोवरर पण परव किलोवर आपल्याला काय उखेरवा, हो.
मग.
पण दर आप-आपण. पंधरा-वीस दिवस किंवा महिनाभर आ हि माल. लिहतोय ना. कथ असतानाच ते पिकल्यांतर लिहतोय. बघाय लागतोय मला. हम् त्यामुळे परवडत आपल्याला. महिनाभर अधिक मोकळ होतय ना आपलं हम्म.
हा. हा. हा.
आणि एखादा तू केळी पिकाय लागली. त्याला मग डाग यालाच. ती डसा आवरत नाही. डासा आधीच आवरत नाही लोक. हम्म त्यापेक्षा आपलं. लवकर दिलेली बरी. आणि पावसात तर चि पाऊस. थंडीत-चिलिंग येण्याचं प्रमाण लई. वरण नुसत शायनिंग खेळ दिसणार चांगली. एखाद्यावेळी हिरव केल तर. आत मधन फाड हे बघ साल काढून बघितलना आत त्याला काळ. पोच दिसते. तीच तस एखादा दिसला तर मग दरच पूर्ण. पंचस र डायरेक्ट चार आणि पाच रुपये. वर ज झाला ब डयेक्ट वीस रुपये तोटा.
हा हा. हा.
काय बोलताच येत ना कारण चिनी काय म्हणते. संपल्या विषय. एका दुसऱ्या हेयाला तर पर्यायला बोलला. मग त्यावर ते झालं त्यामूळ. लई जपाय लागत की वेळेला.
अच्छा-अच्छा.
हा. आम
भाघ.
काय नाही बघ झालं या वर्षी आमचं. साडेचारच्या आसपास झालं साडेचारच्या.
हा. हा. हा.
परवडतं पण तस पण झटायला पण लिय लागत रे.
होय.
लय काम नसतं फक्त चार दिवसातनं एक दोन फवारं मारायला लागत्यात, खालचा नाय डा असा लय वर ए डासाला खाली आणि वर केिळीला घाडांवरर एक मारायच व वरच्या डासांचा आणि खालच्या डासांचा वेगळा
ह
जे घडा मारतो त्याच्यात अंडी मिक्स करून चालत नाही ते घडा ज्याला खाली मारतो त्याला चालते अं मिक्स कराला
अंडी मिक्स केल्या वाट असच नाही ना
पास जदा घुमतो ना दे
हा हा मग के नॉन विश करताय तुम्ही
हा नाही त्यामु घडांवर झाडा खाली आपण मारतोय केळीच्या झाडा मारतच नाही
हा हा हा
नंतर केळीतलं तण गवत आपण ह्यालाच तन्ना श नंतर रोग बाकीच काय मारलं
हम
तर केळीनर तांबिर येत तांबिरा एक रोग आहे तो येतो त्यामुळे ती मारून पण चालत मग त्याला माणसं लावून वत काढून घ्या लागत
ह त हम् मग किती प्रॉफिट होते काय काय हॅलो
हम् चालत नाही खळले हा
प्रॉफिट किती होते खर्च किती होते प्रॉफिट किती होते
प्रॉप खर्च बघ सगळ लाख दड लाखाच्या दीड लाखाच्या आसपास खर्च तो चार वेळ म ते अडीच तीन लाख रुपये लाहतात आपल्याला
हम्म हम्म हम्
हम अडीच तीन लाख रुपये राहते सहज लागत दोन लाख राहिलं तरी बाद झाल वर्षात दोन परवडतं दोन लाख झालं तरी आपल्याला परवडतं
हम्म ह् बर बर काय करतोयच मग आता ब
हम्म हॅलो कॉल्स होत प पप्पांचा कॉल या लागला हं
हम् काय झालं